अलग आवाज
हो ते ते मधुरतायना अ माधुरिताईंचा नंबर डाईल केलेला होता तो तसाच होता. आणि मला अस काही आलं ह्याच्यावरून ह्याच्यावर घेऊ का हे करू का असं काहीतरी ह्याच्यावर आलं होतं.
बर बर हा आता लागला ना.
हम् लागलं रे. तथ ना आम्ही ए एक मेच्या समोर सेरी बघायला गेलो होतो. सेड चोवीस रुपयाेची वस्तू हा कुठली आहेत. काचेच्या भरण्या आहेत काचेच्या भरण्या आपण लोणच ठेवू शकतो काचेच्या.
बरं.
काचीच्या भरण्या आहेत परत अ काचेच हे हम्. काचीच काय आहे बाऊल आहेत. मी ते कप आण चहाचे तसले. कप आहेत चोवीस ला एक असं परत. हा चोवीसलाही आहेत पिकअप महाग आहेत वर्णिकाचे ज चोवीसला एका आहे.
आणि कुंडा आहेतत का.
कुंड्या चोवीसला एक आहे. बादल्या चोवीसला एक आहे.
कीथ रु केवढी कुंडीची साईज
कुंडी कुठली आहे आपल्या त्या सिमेंटच्या कुंड्या आहेत त्याच्यापेक्षा थोडीशी लहान प्लास्टिकची कुडे आहे. पण त्या आमच्यातले मॅडम म्हणले कंडी घेण्यापेक्षा बाधली काय इिकडून तिकडडे उचलायला येते ना त्यात मी भरली तरी कुंडी आणि बादली एकसारखच दिसते बादलीला हँडल आणि कुंडीला हँडेल नाहीये.
असं आहे वय पण ते वजन पेलणार का जर उचलायचं म्हटलं तर.
ते पण आहे तुटणार ते.
हम्म. आणि अ त्या कुंडीच्या खाली ठेवायला प्लेट आहेत का.
प्लेटा पण आहेत त्या प्लास्टिकच्या पण त्या प्लेटा मग. ते त्या बारकी्या येत्या मग ती चोवीस ला म्हणजे ती वस्तू महाग बसते ना.
हो.
आणि पळपाट लाटक सुद्धा आहेत ति लाकडी सावंतवाडीत नाव तसले चोवीस ला एक आहेत. परत पाय पुसणे चोवीसला एक पाय पुसणे आहे त्या त्यानंतर सांगते की तुम्हाला ते गाडीला स्प्रे मारतात की नाही आपण पाटली असते बघा स्प्रेच्या
हां.
त्या चोवीस ला आहेत्या परत ते काय आपण असा नथ. असं काढतो की असं काय म्हणतात त्याला नट फिरवत हो ते.
हा तेिपा ना हा स्क्रू ड्रायवर र हा.
तसल पण आहेत मोठे छोटे मोठे छोटे चोवीस ला एक. परत गाडीवरतीच की स्प्रे मारतात ते परत. पडदे लावायला आपण ती स्प्रिंग आणतोत ना पडदे लावायची स्प्रिंग
हां.
ताणून बांधायची स्थिती ती पण चोवीसला एक काय परत अ हेम् ते हे. अ काय पुसण्या चांगल्या चांगल्या मोठ्या मऊ चोवीसला एक आहे परत गणपतीत खाली मो ठेवायचं असतं ना गणपतीत खाली ठेवायलाे. करायला तसल पण चोवीस ला एक आहे
होय
गणपतीत ते मागवलं ना तसल.
हा आता गणपतीत का नाही ते डेको हे करतात ना आरास वगैरे. ते कसे आल्यात माहितीये का अ मी एक व्हिडिओ पाठवतो परत तुला. कसंय अ छत्री आपली घरची पावसाची छत्री.
बघितले छत्रीला करतात ते
छत्री लावतात वरण कापड हे करून. त्याला असं अ फुलं सजवून कसल भारी दिसतंय ते.
आणि कात्री आहे त्यांच्या कात्री पानं मोठ मोठ. म्हणजे चांगल्या वस्तू येतं आणि - प्लास्टिकचे डबे परत अंडी ते ठेवायला सहा अंडे ठेवायच ये वर झाकायचं पण ये.
हा एग्ज ट्रे म्हणायचं त्याला.
हा कसला ट्रे
एग्ज
हा आणि फक्त सहा अंड्याचा.
हा
तसलं हाय परत हे पण आहे अ चोथे भांडे घासायचे चोथे. ते परत अ तुम्हाला तेच की ती स्प्रे गाडीत गाडीत घ्यायचा स्प्रे चांगला ये बघा तो.
हा
परत स्वराज सांगत होता बघा त्याच्या वर्गातल्या पोरांना हात द्यायला. कागदा सारख साबण आणलं त बघा बारीक तसल पण ये तिथ चोवीस रुपयेला
हा मग ते काय म्हणतात त्याला.
पेपरसूप हा तो म्हणत होता तसला आहे चोवीसला परत म्हणजे चांगलं ये फालतू नाही ये.
हां म्हणजे उपयोगी येणार पण चोवीस रुपयाच्या मानाने क्वालिटी कसली ये.
चांगली आहे.
हा
चांगली आहे आता काचेच्या बरण्या बिरन्या आहेत त्याला वरण टोप पण हे काची प्रॉपर काचीचे येतं हा
चांगलं ये की.
गर्दी ये केवढी तिथं म्हणजे फक प्लास्टिकची नाही वस्तू घ्यायची. प्लास्टिक सोडून घ्यायची मग ती बरी ये.
हा प्लॅस्टिक सगळं बंद करायचं.
हा बरणी म्हणजे पाव किलो पेक्षा डाळ बसू शकेल एवढी बरणी. मोठी पाव किलोपेक्षा जास्त होस की मग चांगल्या येत लोणचं ठेवायला मीठ ठेवायला.
एअर टाईट राहतात मसाला ठेवायला.
तसले डबे पण आहेत काचेचे तसले काचेचे आपण वर- ते अस मीठ टाकतो की नाही जेवणावर बघा त्याला वर छिद्र असतात तसले काच- काचेचे डबे पण आहेत अशे मिठाचे ते छिद्र असणारे.
हा मग चांगलं ये कि तसल मग.
चांगलं यायच तर म्हणजे काय अस आपण दहा रुपयाेच सेल बघतो यात्रेत तसं नाहीय.
हां.
आ.
बर बर बर बघूया कि मग बघूया जाऊया.
हा.
हम् बरं.
आणि हे, अं आणि काय बर ती नाडी नाडी आणतो ना आपण पांढरी नाडी. ती एवडी एवडी बारकी कि त्या ना त्या दुसऱ्या माणसांच. मोठ्याचा मोठा बंडल आहे चोवीस रुप य त्या नाडीचा, हा. माझ्याजवळ पैसे नव्हते.
अ गिरनीत जाऊन ड्बा ठेऊून या.
हा येेते की येते.
हा आणि आता पड पडदे कसले आलेत खिडक्यांचे बघितलेत का ते? असं ते, आपण अडकवतो पाईपला तसं नाही त्याच्यावरती हे असत आणि अं अस ते, वरती जातात त्याला राधाकृष्ण ना हे, निसर्गाचे चित्र आहेत. असे ते वरती जातात, वरती म्हणजे स्क्रोल होतात.
हम्म.
गुडबुळून. चांगल हायत, हा तस बसवायचे, म्हणे ते खाली लोंबकळत नाहीत.
हा.
पाहिजे असेल तर, आणि साईड ला सरकवायचं. त्याला असं दोरी, त्याची लेस ओढली की असे ते वरती जातात. आणि त्याच्यात कलर पण चा हे पण आलेत ते. काय?
ह, आता मी सांगते, बारक्या बारक्या अशी छोटी छोटी छोटी झाडं लावायला चोवीस रुपयाची मोट्टी, आं म्हणजे चांगल्या पण देतो, त्या मिडियम आकाराच्या छोट्या एवढेवढे बारक पण हाय, आणि त्या अश्या त्या प्लास्टिकच्या असतात बघा त्या खिडकीच्या कडेन अडकवतात बघा ते असं.
हा हा हा.
असं पॉकेट सारख्या अ नसतात का त्या, वेगळ्या वेगळ्या रंगाच्या असतात बघा.
हां.
तसल्या पण कुंड्या आहेत. आपण असं खिडकीला अस हँग करू शकतोय तेे छोटी छोटी चिने गुलाब ची झाड लावून. तसल्या पण चोवीस रुपयला येत्या. मग का नाहीये, मोठा आकारय त्याचा.
होय, बरं बर मग आणूया की तसल अडकवायला.
हा तसलं आहे मोठ्या कुंड्या आहेत‌, त्याच्या खालचे प्लेट आहेत, बादल्या आहेत, पा ट्या हायत. खराटे खराटे पण चोवीस रुपयेला येत्या.
कसला?
खराटा खराटा.
प्लॅस्टिकमध्ये?
प्लास्टिक नाही आपला काटीचा खराटा.
हा काठीच होय, काठीच येणार एक तेवढा. त्या ह्याचा अं नारळाच्या हेचा.
हा त्याला पाठीमाग प्लास्टिकचं लावलंय, कॅप लावल्यासारखी असं. मुठ मुठ आणि ते झाडू ते तसला. आणि हे आणि अवं, ल खर खरच खूप चांगलं आहे. आणि, आणि आहे बाबा काय काय.
त्या कुंड्या आहेत का नाही दुसऱ्या त्याच्या खाली ठेवायला प्लेटा बघायच्यात.
नाही नाही. त्या प्लेटा आता चोवीस रुपयाच म्हणजे नाजूक असणार आहे. ते एवढ्या हेवी हायत्या कुंड्या कि ती प्लेट राहणार सुद्धा नाही.
हा मग त्याला त्या सिमेंटच्या वगैरे बघणार आहे. सिमेंटच्या बघणार आहे. कारण त्या पाणी ओतलं क नाय मुंग्या लागणार नाहीत. झाड एकदम चांगली येतील. आता त्या ह्याच करायचंय
आं कमळाची हां
कमळाची बी आणल्यात ते आता लावून अ एका ह्याच्यात सोड
त्याला बिया म्हणत नाहीत कमल गत गट्टे का काहीतरी म्हणतात? तर कमलगट्टी गट्टी हा
ते पण मला वाटतंय ते रेडीमेड आणलं का नाही झाड
हां.
रेडीमेड उगवून आलेलं.
हा
त्याला ते गट्टे म्हणत्यात.
नाही नाही नाही नाही कमल गत्ते लक्ष्मी पूजनला तिथं साहित्यामध्ये कमलगट्टे कमलबिया म्हणत नाहीत तिथं
हा मग मी आणलेले आहेत कि ते.
हा मग तेच कि, ते लक्ष्मीपूजनला पण पुजतात हा. खूप आहेत ते ऑनलाईन मागवलय आपण ह्याच्याकडं जातो की नाही, दुकानात गाट ठेवतात वगैरे बघा माणसं त्यांच्याजवळ सुद्धा कमळाच्या बिया असतात.
ते काय करत्यात?
काय माहित नाही बघा विकत्यात ओ ती कुंकू हळद घ्यायला माणसं येतात की नाही तिथं. बरच पूजेच साहित्य असतंय ना? हा हा ते हे पण असतं तिथं काळ्या बिया ह्या. आपण बिया म्हणतोय त्याला कमलगट्टे असं काहीतरी म्हणतात बिया म्हणत नाहीत हा
हा हा ते लावतो की मी आता.
हम्म अहो ते पहिलं जगलं असतं त्याला माती कमी पडलीया माती कमी पडलीया त्याला.
माती नाही पहिल्यांदा ते वाढवायचंय आणि नंतर ते काय करायचं एकदम पाण्यात नाही सोडायचं ते मातीत खवायचय आहे. आणि मग पाणी वतायचंय त्याच्यात, थोडं थोडं. हा मग ते काय करणार आता पहिल्यांदा एका कुंडीत त्याला मूळ हे करून द्यायचं
हा
रोप त्यातनं पानं बाहेर आलती का? तसं पानं बाहेर येऊन द्यायचं आणि नंतर मग काय करायचं त्या कुंडीत आपण ती लांबडी कुंडी आहे त्याच्यामध्ये माती घालायची चिखल जरासा आणि त्याच्यात ती खवायची आणि थोडंसं त्याला पान वर येईल एवढं पाणी घालायचं. मग परत ते वाढाय लागलं कि मग हळूहळू ते पाणी वाढवायचंय त्याला आणि
ते मनी प्लांट फक्त ते मोठ्या रिकाम्या कुंडीत तुम्ही लावू शकता.
ते लावतो आणि मग नंतर कमळाचं फुल यायला जवळ जवळ पाच सहा महिने जातात.
ओ तेवढं होतंयच की.
आणि काकू भेटल्या होत्या त्यांनी सांगितलंय केळाची रोपं आहेत.
हा त्याला केळाची
बाळ पिल्ल पिल्ल हा पिल्ल ते घेऊन जावा म्हणून सांगितल्यात. पिल्ल पिल्ल घेऊन यायला सांगितल्यात मग ते लावूया.
हा रानात पण आणि हित घरासमोर असावं ते लावायच हायत.
हम्म.
ते आणि घरासमोर ना स्नेक प्लांट एक लावायचा असतो.
हम्.
स्नेक प्लांट तुळस आहे. आणि काय आणायचंय? ते जडी जडी पॉईंट जडे पण आणायचे आहे जडे.
ते तुमच्या कॉलेजच्या जवळ आहेत तिथं. तुमच्या कॉलेजच्या बाहेर नाही का ते मग नर्सरीतली विकायला बसलेली आहेत.
हा हा हा शिखरे शिखरे ट्रस्टच्या बाहेर.
हा तिथं ते बसले त्यांच्याकड हे करायच तिथंन घेऊन यायचंय इथ पण आहेत हायवेला.
चालत चालत बघूया बघूया मग. हा चालतय. ठेवू का मग परत आता?
आणि अ त्यांच्याकड पण चांगले मिळतात तीथ रोप. आत्ता भरपूर आणल्यात काय तर त्यांनी नवीन.
होना चालतय बघूया मग चालतंय मग. ठेवू का मग?
नको नको आणि त्याच्यात कणी ते छोटी छोटी फुलं येतात त्याला काय म्हण त्यात. लिली नव्हे ती गलांडा का काय चिनी गुलाब का ते गलांडा? परत ते शेवंती.
बरं.
अशी जी हे आहेत कणी ती एकदम आणायचे तसली रोप आणाय ची. आणि मग त्या चोवीस रुपयाच्या कुंड्या आणून त्याच्यात ते ते घालूया.
चालतय चालतय हा. ठेवू का मग ठेवू का मग? चालेल.
ते कुंड्या कधी मिळतील त्या?
उद्या.
उद्या का मग उद्याच रोप आणायची लगेच मग ह.
चोवीस रुपयाच्या आत्ता आहेत कि तिथं खूप आहेत.
आहेत का
खूप
मग जाऊन तिथंन आणायचे. आणि त्याच्यात ती तसली ह्याची रोप आहेत का नाही फुलांची ती लावूया.
चालेल चालेल ओके ओके हा हा. चालत चालत हा हा चालतं ठेवू का हा‌